हो
हा बोला.
काय करताय? नाही बघ अजून क्या जायचं आता परवा दिवशी आहे ना?
हम्म सोमवारी हाय.
घर उद्या जायचं संध्याकाळी मिस्टरंच्या सोबोत जाय हो ना
मग काय तयारी करणार होता उद्या संध्याकाळी जाऊन?
काय घेऊन यायचं सगळं साहित्य वगैरे हेच की काल बाजार होता पण गेले नव्हते आणाया म्हणजे घेतलं नाही आंबे वगैरे आणून एवढ्या लोकर काय कराय खराब पण होतात ना सोमवार पर्यंत राहायला पाहिजे की ते त्याच्यामुळं मग उद्याच आणायचं म्हणून म्हंटलंय ना
हं
आम्ही च उद्या संध्याकाळी जाऊ होय.
दोनदिवसनी एकत्र
होय होय. चहा वगैरे झाला.
णार चहा प्यायचा की संप नाही नाही आता करणार आहे.
हा हा. मग तुम्हाला असं रेसिपी वगैरे काय सांगित तर चालेल.
चालेल की काय येतं तुम्हाला?
अ ओनियन कचोरीची रेसिपी सांगू का?
सांगा कि
अ तेल घालायचं कढईमध्ये परत त्याज्यात हे. घालायच जिरं घालायचं परत मिरची चिरून घ्यायची. आणि घालायची त्याच्यात बारीक बारीक चिरून घ्यायची आणि घालायचची त्याच्यात परत आपलं कांदा बारीक चिरायचा आणि घालायचा त्याच्यात हळद घालयची पर आपल्याच सार तिखट घायचं परत मीठ घालायचं गरम मसाला हा लाल तिखट गरम मसाला मसाला परत हळद थोडी घालायची मीठ घालायचं चवी पुर्त परत काळी मिरीचे पोड असते ते घालायचं
हा.
खर तर ज जिरं नसेल तर मग हे घालायचं जिरा फूड असली तर जिरा फूड घाला जिरे असलं तर जिरे घालायचं आलं लसणाची पेस्ट थोडी घालायची परत आपण बटाटो उकडून घ्यायचे दोन बटाटो उकडून घ्यायचे तर त्याज्यात कस्तुरी मेथी बारीक करून घालायची त्याच्यात
हा.
परत मैदा असते का नाही आपला तो मळून घ्यायचा मऊ म्हणजे असं जास्त मऊ पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि त्याच्यात ओवा हा ओवा घालून मळून घ्यायचा आपण समोसाला कसं मिळतोय ना तसं
हा.
ओवा घालून ओवा मीठ वगैरे घालून मळून घ्यायचं परत छोट्या छोट्या आपण चपातिला म्हणजे जास्त मोठ्या पण नाही जास्त लहान पण नाही असं मळून घ्यायचं लाटून घ्यायचं चपाती लाटून घेत तसं तसं तेज्यात
हा.
कट करून घ्यायचं आणि परत असं जरा असं लाल्यागत करायचं परत त्याच्यात ते आपण हे केलेलं असते की अ भाजी वगैरे केलेली असतें ती त्याच्यात घालायची हा मसाला वगैरे केलेला असं हा बटाट्याची भाजी करत. तसं करायचं आपण फक्त तिखट करायची आपण मिरची वगैरे घालून असं करतोय पण हे लाल तिखट वगैरे घालून करायचं बडीशेपची फूड सुद्धा असली तर घातली तर चालेल तिला तेवढंच जरा असं स्वाद येते ना तेला
हा वेगळं हे होतय
हा. परत ते लाटून घेऊन त्याला तेल वगैरे लावून मैदा जर टाकून त्याच्यावर फोल्ड करून घ्यायच घडी मारून तेज्यात भाजी घायची परत आपण मोमोज कसं मोदक कसे करतो ना आपण तसं त्या फोल्ड करून घेऊन कपत आपण चपातीला गोळा करते तसा किनी असं दाबुन घ्यायचं त्याला हा आपण पुरण भरल्यागत आता आपण पोळ्या करायला पुरण करतोय ना तसंच पुरण भरल्या हा तसं करायचं परत गोळा घेत करायचं आणि तेल मिडयम गॅसवर ठेवायचं मग नंतर न त्याच्यात सोडायचे ते बोळे सोडून मग मडियम गॅसवरच तळून वगैरे घ्यायचे
हा हा.
मग ते आपण स्वाससोबत खाऊ खाऊ शकतोय किंवा ग्रीन चिली असतें ना ग्रीन चिली सॉस असतें त्याच्यासोबत खाऊ शकतो कशा सोबत पण आपण खाऊ शकतो?
हम्म मी पण एकदा केेलेले मग सकाळी सकाळच असं नाश्त्याला केलेलं रात्रीची तयारी करून ठेवलेली. त्या मुलाला आवडतात त्यामुळ असतंय कधीतरी आता बरीेच दिवसात आता होत नाही.
आमच्या पण असते सारखं काहीतरी काहीतरी असते.
नाही वेगळे वेगळे असेल तेच मुल त्यामुल काय मुलगीच काही नसतं काय अस. असलं नाही तर नसल मुलगच अस का स्वतःच. मोबाईल वर असना. बघितलेली टोमॅटो पिके. दोन टोमॅटो दोन कांदे घेऊन मिक्सरला फिरवतो आणि आणि तेल कढलं त्याच्यात जिऱ्याची फोडणी घालतो आणि ती चटणी चटणी वगैरे पण त्यान घातलेलं असते त्यात कोथिंबीर, आल, लसूण,
हा.
टोमॅटो कांदा भाजत भिजत नाही डायरेक्ट मिक्सर मध्ये फिरवायचा. कि त्याच्यात होततो लागत छान पण ते. मीठ वगैरे एकदम एक नंबर घालतो. माझं मीठ चुकल पण त्यात चुकत नाही. मध्ये मध्ये त्याला आवडायचं ते करायला परीक्षेच नाला की नाही. नाही नाही आवड आप्पे वगैरे करायला लागले की नाही. आमच्या शेजारी एक आहेती असेच आजारी होते. तोंडाला चवणे मग म्हटलं काय करायचंय तुम्हाला अ तुम्ही करता ते मला खायचे पण तुमच. ऑपरेशन झाले म्हणजे पिशवीला गठ होती म्हणून ती काढली होती. तुम्हाला कसं सांगो मग बायको म्हटल्या हो ते आप्पे आवडते ते तुम्ही केलेलं. असं दे की म्हटलं मी कुठं. केल्यानंतर बघ तुझ्यामुळ मला खायला मिळाले बाबा माझ्या तोंडाची सगळी चौघेल ती.
ह ह ह.
ती तर सवय लागली केल्यानंतर सगळ्यांना द्यायची त्यामुळं. डोसे वगैरे केले तरीे. मुलगी नाही ते दहावी झाल्यानंतर तेवढं करत होती बघा. सगळ म मी माझ सगळ पदार्थ. तेलात तळायचं असते तेे. कुठला पण पदार्थ करा तेलाशिवाय नसतोयच की म्हंटलं पाण्यात. तळनार आहे का तेलात.
तेलाचा डबा तेलाचा डबा आणून ठेव लागत असे.
आम्हाला तेलाचा डब्बा लोक अजिब करतात दीड महिन्यात जातो.
अरे वापरे.
हो नाही.
हम
नाश्त्याला कस डोसा वगैरे केलं भरपूर तेल जात. आपे केलं तेल लागतय. पोहे वगैरे करतो त्याला जेवढं तेल जात नाही तेवढं इकडं जात. कोबी मंचुरियन करायची म्हंटलं तर ते तर त्याला फुल तेल पाहिजे.
होय आमच्यात पण असते सारखं कोबी मंचुरीयन हा आमच्यात पण कोबी. मंचरी. भजी आंबोळी इडली हे असं सगळं चालूच असते आमच्यात पण नाश्त्याच जेवण कमी करत नाश्ता. ते तर असं
आमच्यात हनी नाश्ता खाऊन केले क नाही मग. जेवणाच काही नसते तुम्ही द्या नाही तर देऊ नका संध्याकाळीच द्या डायरेक्ट म्हणतात. मग तेच आज वडे करायचं म्हणलं तर तिचा उपवास आहे अ. मग गावाला गेल्यावर काय प्रश्न होतय सगळ्यांना ति. तर नऊला जेवायची सवय कामाला जाणार म्हणून आम्हाला नाश्त्याची सवय मग गेल्यानंतर. आईच हाल होत्या त्या भाऊजईला कुठे लावायचंण हिनला कराय लागतं‌.
होय होय.
तरी भाऊज आता ट्रेन झाली सडा तिला माहिती झालं ह्याना लवकर लागत म्हटलं भावाचा मुलगा बाई ्या हत्याला खायला लागत आवर लवकर, हात धुऊन मागं लागतो त्यामध्ये नको वाटत.
हा. आमच्यात पण कसं आहे इकड सासूकडे आम्ही गेलो कणी तिकड साडेसात, आठ वाजेपर्यंत म्हणे सगळ आमच्या आवरत तिथ आणि दिवसभर आमच्या का हे सगळं टंगळमंगळ की काय काम नाही काय नाही लवकर शिस्तीत सगळं करायचं.
आपलं छोटं बाळी म्हटल्यावर हेच होते ना सगळं.
होय आणि तिकडे कसं डायरेक्ट जेवण झालेलं असते त्याच्यामुळ जेवलं तरी चाल इकडे आम्ही उठणार आठ वाजता तिथंन पुढं आमचं सगळं तयार
जशी मुलगी गेली आठवीला तस आम्हाला म्हणजे पहिल्यापासूनच उठायची होय मला लवकर आणि आता पण ह्यांनी गप बई झोपत तर जा जागच य ती पाचला काय करू सवयचं आहे पहिल्या पासून तिकडेे गेल्यानंतर त्या भाऊजई टेन्शन येत मी लवकर उटति आणि सगळ्यात महत्त्वाची करांगोळ लागती.
होय.
सूर्य उगवायच्या आत आंघोळ पाहिजे काय वैशिष्ट्य आहे कोणास ठाऊ परवाच भाऊ ओरडत होता. नाही कस बारावी झाली की आईचं ऑपरेशन झालत पिशवी काढलेली मग जॉब बघत, कॉलेज करत आईच सगळं घरातलं बघायचं ना. मग त्यामुळे कशी ती सवय लागत गेली आणि पहिल्यापासूनच सवय लवकर आंघोळीची. मग त वेळानं म्हटलंवर चालत नाही. लो कहीताजप सात ला म्हणजे हयांनी गेलेलं असतं साडेसातला म्हणजे भाभी त्यांना डोसा वगैरे दिला झाला तुमचा सनमनती आता त्यांच्या मुलाच लग्न झालंय. ए एक तर होती ती राहणारी तिची नवीन सून आलेली एकदा म्हंटली आई तुमच्या त्या ओळखीच्या आहेत ना ती म्हंटली का हो म्हंटली माझ्या ओळखीची आहे की ग म्हंटल किती लवकर उठतेत का झोपतच नाही तू म्हटले अगं म्हटलं मुलं शाळेला गेले व करणार काय कपडेच धुणार तर एवढ्या स्वयपाक लवकर चालत नाही.
म्हणून लवकर आवरायचं म्हटलं आणि ती सवय पडली सोडा आम्हाला. लोक धुन धुव्हायला जातील त्यावेळेच आम्ही खाली घेऊन जातो.
भारी आहे मग रुटींग तुमचं.
रुटीन म्हणजे ती अंगवळणी झालय हो सगळं. मुलगी लहान असताना ते लंगोट डाईपर शिवायला आणत होतो. मग ते नऊला म्हणजे मशीन वर बसायचं हा ती सवय लागलीया. आणि मंडपाची शिलाई करती आस्ती की मंडपाची शिलाई. मग आता ती कस बाहेरची लोक आण बिहारी मुलं वगैरे बायकांनी एकदा शिलाया भरपूर होत आणि शिलाया शिवल्या नाहीत म्हणजे शिवनच झालं नाही कुणाच तुम्ही कंटिन्युअस किती बसणार आहे. अरे आमच्याकडे कर्नाटक ज्या बायका आहेत त्या भरपूर शिलाईश होत वीस आणि पंचवीस हजार महिन्याचा पगार घ्यायच्यात.
अरे बापरे!
हो आठ, नऊ जणी की नाही त्यांच मेरिट लिस्टच लावायचा मालक त्यावेळेस मग तुम् श आम्हाला होत नाही एवढं आम्ही नादी लागत नाही. आताच्याला ए ते नाही त्याच्याकडची घेती की नाही. हा होतं दीड दोन महिन्यात दहा हजाराचा जात बास आता कसं कमीच केलं सर आता होत नाही पहिल्यासारखं बसूच शकत नाही आम्ही आता एका जागेला.
चालत
दिवस रात्र म्हणजे आमचा दिवस. आता नाही होत.
हा. चालतंय ठेऊ?
ह चालते तुम्हाला दुसऱ्यांना आणि कॉल करायचं असतील ना? चालतय.
हा.